हॅलो आवाज यऐेत ना
हा यालागला की
हा बोले काय केलत आज काय जेवण वगैरे झाले की नाही
जेवण ते झा आलेय जेवण करून एक झोप काढले आ
झोप काढले होय मग काय केल तर आज रेसिपी वगैरे
आज इडली केलेली नाही इडली केलेली म्हण इडली मुळाली झोपेत आणि झोपलेले आहे
इडली चांगली झाली नव्हती का
नाहीये तेबलेलं खल्यानंतर अस सुस्त्या आल्यासारखंच होत आणि दिवसभर हा तेच की तसं झालेलं म झपलेलं झोप म्हटले मग म्हंटल बोघ्या काय चाललंय फोन तर लाव म्हटल तुम्हाला
आता इडली म पण ली करते आता तुमची पद्धत कशी आहे काय माहत आणि माझी पद्धत मी सांगू काय तुम्हाला रेसिपी वगैरे इडळीची, हो सांगते की. इडलीचं कसं म्हणजे आपलं समजा प्रमाण म्हणजे तीन वाट्या आपण तांदूळ घ्यायचं, तीन घेतलं किंवा चार घेतलं तरी चालत. म्हणजे वातीच प्रमाण सांगाली मी अ तुम्ही जे काय घेल ते, च प्रमाण म्हणजे ग्लास असेल तर ग्लास किंवा वाटत असेल तर वाटी तीन घ्यायचे किंवा, कारण त्याच्यामध्ये आपली उडीत डाळ असते ना ती एक वाटी घ्यायची आणि, त्याच्यामध्येए एकअं अ चमचाभर म्हणजे चमचाभर अ आपलं मेथीचे दाणे टाक टाकायचे परत एक थोडेसे शाबू म्हणजे चमचाभर जरी असले तरी चालतात.
हा.
फुल्ल वाटीना पोहे ते पूर्ण म्हणजे, अ जे आहे ना डाळ तांदूळ हे पूर्ण पहिला दोन्ही, धुन स्वच्छ दोन तीन वेळा तरी एक रेशनच जरी तांदूळ असलं रेशनच्याच तांदळाची, छान होते हां इडली इथे दोन-तीन वेळा, हा ते दोन तीन वेळा अस धून वगैरे घ्यायच आणि घेतलं की त्याच्याम ते मग नंतर तुम्ही जरी पोहे ऍड केला तरी चालते मग, पोहे नंतर ऍड केला चालते मग नंतर मेथीचा एक चमचा टाकायचा कारण ते इडलीला जरा बॅटर, म्हणजे इडलीचा जो बेटर असतो ना तो जरासा छान होतो आणि मग शाबू. थोडे टाकायचे एक चमचाभर जरी टाकले तरी चालते आणिई त्यानंतर मग, पूर्ण एक चार पाच तास भिजून द्यायचं पीठ म्हणजे सॉरी पीठ नाही, सॉरी हे आपलं. तांदळाच जे असते तांदूळ आणि डाळ वगैरे ते भिजून द्यायचं एक चार पाच तास जे भिजवला, किंवा एक तुम्ही रात्रभर जरी भिजवलं तरी चालते म्हणजे ज्याच्या त्याच्या करण्यानुसार सकाळी जर नाश्ता वगैरे, जर तुम्ही करणार असाल तर एक चार-पाच तास भिजवायचं त्यानंतर एकअं चार, पाच तासा नंतर नंतर ते बॅटर लावायचं बॅटर लावले की ते थोडे मिक्स करायच त्याच्यामध्ये काय मीठ वगैरे टाकायचं नाही. मिक्स वगैरे छानपैकी करायचं, मिक्स केलं की ते, पूर्ण म्हणजे एक ओव्हर नाईट होस पर्यंत म्हणजे जिथं गरम होईल म्हणजे गरमी वगैरे अस असेल तर ते असं असं गरम जागेत ठेवायचं किंवा समजा जर थं इमदी वगैरे अस असेल ना तर मी काय करते माहिते एक्, छोटं आपलं बाळाचं वगैरे ब्लँकेट असेल ना आपल्या डब्यामध्ये ते घालते मी पूर्ण बॅटर, आणि ते ब्लँकेट ना असं गुंडायचं आणि एक त लेडीज काय करतात, कि ते कुकरमध्ये काय तर ते नी हे करतात म्हणजे असं, पूर्ण कुकर वगैरे गरम करतात आणि त्या त्या मध्ये पण ठेवतात असं पण एक एक करतात, म्हणजे बॅटर छान यायला म्हंजे पूर्ण असं बॅटर मुरायला वगैरे असं पण करतात, म्हंजे त्यामु
आ हां तसं केलं तरी चालतंय, त्यांच्यापेक्षा काय करायचं माहीतय मी एक कदा आं पांघरूनच घातलेलं त्याच्यावरती काय आणि ते सगळं फुगून सगळं पांघरुणाला लागलेलं बाहेर येऊन. त्याच्यापेक्षा काय करायच माहितेये काय? अर्धा कांदा हं अर्धा कांदा कट करायचा आणि अर्धा कांदा त्यात आपण जे पीठ मिक्सर लावलेलं असते की नी त्या पीठातच घालायचं.
हां.
आर्धा कांदा एक आता म्हंजे रात्रभर ठेवलेल न मी काल, तर मग त्यात अर्धा कांदा असं धरुनच टाकलेलं एवढं छान फुगलंय की नाही ते मस्तच फुगलेया. आन सोडा घालण्याची पण गरज नाही तुम्हाला.
हां हां हां. म्हणजे सोडा ऍक्चुली त्याच्यामध्ये वापरायचच नाही. कारणं कसंय ऑलरेडी ते नाईट व नाईट ते पूर्ण पर्मनंट झालेलंच आहे ते ते काय म्हणतात? ते ते झालेलंच आहे फुगलेलं आहे. त्यामध्ये काही सोडायची गरज नाही त्याला छान होतय ते म्हणजे कसं आपण ते इनस्टंट करण्यापेक्षा मला वाटतें इडलीची ही पद्धत म्हणजे जरा चांगलीय. म्हणजे एक थोडा वेळ जातोय आपल्याला भांडी वगैरे जास्त पडतात पण, हे कसं छान आहे.
हो हेच बरं आहे आणि ते रव्याचे वगैरे इडल्या असते त्याचे काय चव लागतं नई वो ह्याचे कशी छान चव लागते हां.
मग आज काय इडली सोबत काय काय केलता?
इडली सोबत चटणी पण केलेली आणि सांबार पण केलेला. आ ते सांबारच आवडलं सगळ्यांना. सांबार मध्ये हां शा सांबार मध्ये बट बटाटा, शेवग्याची शेंग, वांगी जरा दुधी भोपळा आणि टोमॅटो कांदा हे सगळं कुकरला डाळी बरोबरच लावलेलं मी तर असं हळद तेल घालून आणि डाळ शिजवून घेतली चांगली. ते भाज्या पण सगळ्या त्यातच शिजवल्या आणि अ ते शिजलेली डाळ एका पातेल्यात वतून त्यांच्यामध्ये सांबर मसाला ॲड केला. आणि मीठ चिंच आणि गुळ घातलं आणि आपली छोटी कढई असते की नई आपण तडका त्याला वापरतो त्या कढईमध्ये आणि परत कांदा म हे आपलं असं फो डणी दिली त्याला आणि त्या फोडणीमध्ये मी कीनी हरबऱ्याची डाळ घातलेली.
हम्म.
कारण ह्या सांबारच्या रेसिपीमध्ये क नई अ ते कर्नाटकी लोक असतात बघा ते हरबऱ्याची डाळ वा रतात फोडणीला हां हां आणि अ आणि परत कांदा घालायचा फोडणीमध्ये. आणि हिंग जास्त घालायचं आणि लाल तिखट घालायचं त्या तडक्यामध्ये. आणि वरण त्याला फोडणी द्यायचं एवढं मस्त सांबार होतोय की नाही आणि चिंचा आणि गुळाचं प्रमाण जरा जास्त ठेवायचं.
ठेवायचा.
हा ते इडली राहिले बाजूला आमचं सांबरच संपवलंय सगळ्यांनी पिऊन पिऊन.
हां हां हां.
हम्म आवडला सगळ्यांना ते.
मग छान जा झा सगळ्यांना आवड वाटत रेसिपी नाही ही पण पद्धत छान वाटते. आणि कसय सांग एकदा इडली केली ना. तर आ नाश्ता इडली म्हणल्यावर का नाही जेवण हे करायलाच जात असं आणि इडली
नाही आमच्यात नाही फक्त भात लावला तरी चालते, आमच्या जेवण वगैरे परत नाही. हो कसं हे सारखं सारखं करत करत नाही ना आपण कुठे चार दिवसात नाही एकदा आठ आठ दिवसात एक तर कुठं करतो मी तर रविवारीच रविवारीच हे ठरलेलं असते, पण आता कस झालं हा शाळेत रेग्युलर असते ना पोळी भाजी माझ्या मुलींच शाळेच चार्ट ठरलेला आहे. आज ही भाजी द्यायची उद्या ती भाजी द्यायची असं ठरलेलं आहे. त्यांच्या शाळेतन मग हे असं काहीतरी शनिवारी नाहीत तर रविवारीच रायला मिळते. आणि र बारी का सगळे जण घरात असतात त्यामुळे सगळे खायला पण येते. आणि दिवसभर जरा स्वयंपाकात वेगळं काही तर पाहिजेच असते किरळीगैरे सगळ्यांनाच
होय तेच तर. म्हणजे काहीतरी वेगळं म्हणजे कसं आपल्याला पण टाइम भेटतो करायला. आणि म्हणजे स्कूल पण नसल्यामुळे कसं वेळ भे भेटतो त्याच्यामध्ये नाही तर मग त्याच्यामध्ये वेळ एवढा जातो इडली सांबार चटणी
ते पण करायचं आहे. आणि त्याची भांडी काढायलाच वेळ जाते दिवस पण
वे जात होय ते तर आहेच म्हणजे असं काय काय रेसिपी अशा आहेत ना. की त्यामध्ये भरपूर वेळ जाते म्हणजे नाश्ता का मेन जेवण असल्यासारखंच वाटतंय मला ते अस सो होतय ते
आमच्यात ते परत भाकरी वगैरे काही करायला लागत नाही किंवा चपाती वगैरे करायला लागत नाही. फक्त भात लावल्यावर
आमच्यात पण सेम तसच आहे काही काय ठिकाण तेवढं म्हणतात नाश्ता जर झालात. तर हे जेव नाही आहे का. म्हणजे कंटाळ येतो इडली पण खाऊन म्हणजे आपण काय करतो इडलीचं बॅटर कसं सगळं हलाच मॅच होते नाही म्हणजे डोसा पण होतो त्याच्यामधून उ तप्पे पण होतात परत. आपे पण होतात. त्यामुळे आपण काय करतो वेगवेगळे करून देतो. आता हेच तुम्ही जेवण म्हणून खावा
होय मी तसच केलं आज सकाळी मुलींना सकाळी नाश्ताला इडली करून दिली डब्याला पण इडलीच दिली आणि आल्यानंतर त्यांना त्या मस्त ला डो करून दिलाो घालून वर लोणी आणि जरास तिकट आणि मीठ म्हणजे लाल बुक्का आणि मीठ घालून घेणे त्याचा मसाला डोसा आणि ते शेंगदा चटणी वगैरे घातली त्याच्यावरती ते पण आवडीने घाल्ल्या दोन्ही मुलीने व्हायला.
हा ते तर मुलासनी पण मुलांना पण कंठा येत रोज पोय भाजी चपी भाजी भाकरी भाजी खाऊन ते ना असं कंटाळ आलेलं असते. त्यामुळे हे काहीतरी युनिक दररोज काही तर तसतीच नको मग कधी तर नाश्ता हे पाहिजेच हो काय तर चेंज पाहिजेच. असं आहे होय ते शि हे नाही नाही तरर मग
आणि बाहेर बाहेरच कस आपण बाहेर खाऊ शकतोय. पण ते पावस्टिक का असते त्याने कधी पीठ आंबवलीला असते हे तर आपल्याला माहित असते
हो फ्रीज म इडलीच पीठ एक आठ दिवस तर राहू शकते.
हा मग ते ठेवून वापरलेलं ना आपल्याला काहीतरी झालं तर त्या फ्रीजमध्ये ठेवलेलं असेल तसच खाल्लं तर बरं आपण एक सहन करू पोरांना काय तर झालं तर आपण म्हणतो बाहेर जाऊन खऊयाता तेवढी हाऊस होती खरं काय माहिती ते लोक कसं वापरतात. काय वापरतात त्यापेक्षा ते गप् घरात करून खाल्लेलं परवडलं.
होय होय तेच त्यामुळे तर का नाही अवघड होत. ते सगळं त्यामुळे बाहेरच अव्हइडच करायचं इडली पण म्हणा. आपे पण मना अवॉइडच करायचं ते घरातलं आपलं हेल्थी
आणि ते आपल्याला म्हणजे त्याचा एवढा कुठाण होत नाही नाही बाकीच्या पेक्षा त्या आपण घरात परफेक्ट करू शकतोय त्यांच्यासारखं जे आपल्याला जमत नाही ते एक वेळ एखादा्या वेळेस कधीतरी आपण खाल्ल तर चालते नाही जे जमते आपल्याला आपण घरात करू शकतो ते करून घालायच पूरण हम्म मगयत्री
मुक्तेज मग काय आणि म्हणता निवत आज झोप वगैरे झाले म्हणा
हो आणि आ कस मुलीं शज झाल्यामुळे मी सकाळी लकर उले माझ्या आधी माझ मुली उून ब चला उठ उठ आम्ही शार जाणार आहे लवकररावर म्हणून
होय म्हणजे त्यांना पण म्हणजे काय तर एक्साइडमेंट आहे आता हे करायचं
हा आज भरपूर दिवस झाला दीड महिना झाला शाळा बंद त्यामुळे त्यांना कधी एकदा शाळेला जाईना असं वाटल ते हम्म
एक नाहीेवान आता झालं बघा रुटीन सुरू झालं
रुटीन सुरू झाला आता थोडे एक आठवडाभर बारा वाजेपर्यंत असणार तिथनं पुढं मग अ मोठी छोटी मुलगी येते दीड ला येते आणि मोठी मुलगी आहे त तीनला येणार मग हम तिथ थोडं रुटीन चालू होते मग व्यवस्थित.
होय
हा
चालतय झोपल्या बघा निवांत झोपल्या म्हण म्हणलं जरा आज काय तुम्ही ट्राय केलय त्याची जरा बघूया तरी म्हणलं रेसिपी वगैरे काय होय छान झाली का रेसिपी वगैरे ऐकून मस्त वाटलं.
तुम्ही पण ट्राय करा आता रेसिपी करताना
ट्राय करते की होय होय ट्राय करते की आता मी आणि सांगते कशी झाली ही ही
हा हा चालते चालते ह चला चला हा हा बाय